येतोय आवाज
हो, हो येतो येतोय आता येतोय कधी, कधी नेटवर्क हो, हो
अजून एक करू ह
हो, हो थोड्या एक, दोन तासाने ह हम् म हो माझे का आपण तीन वेळेस केलेले आहे आता म्हणजे आता
बरं चला नॉर्मलवर बोलू आपण बाकी काय चाललय अजून
काही, नाही बस ठीक आहे म्हटलं मिसळ पाव वगैरे बनवता का घरी कधी कि बाहेरून आणतात तुम्ही
सहसा तर बऱ्याच आता कधीच केलेलं नाही, घरी करतो आम्ही पण आता काही वेळ मिळत नाही, म्हणून काही सध्या सहसा डोसा घरचे सँडविच हेच होत. हा तेच होतं मग
हा मिसळ पावांना पण किती हे आओ कोणती साधना मिसळ पाव होत? तर कोणती काय? किती म्हणजे त्या मिसळ पावला? किती ही उसळ लागते.
डिमांड. किती डिमांड आहे? किती डिमांड आहे आणि नाशकात तर, म्हणजे मिसळसाठी फेमस आहे नाशिक. हम् म्हणून तर काही सेचेत घ्या.
अ म्हणजे कसं त्याच्यासोबत पोळी नाही लागत ना, म्हणजे मिसळ आणि पाव म्हंजी. पावांमध्ये ते नुसती खाल्ली जाते, पावसोबत लगेच जिरून जाते. ते ना ते मग, ते खायला थोडं पटकन आणि लवकर होणारी वस्तू ए ना. ती म्हणून हॉटेल मध्ये पण बऱ्याचपैकी चालते, आणि घरी पण कधी कधी काही अस प्रोग्राम, बडडे वगैरे तर आपण करू शकतो लवकर. हो म्हणजे पोळ्यांच करायच कंटाळा आला की, पाव आणायचा रेडीमेट आणि अ मिसळ घरी बनवायची, अस घरात च बडेला आपण फरसाण वगैरे ते आणतोच आणि मग ही भाजी होते ते फरसाण मुलांना ही दिलं जात. पाहुण्यांना, गेस्टला दिलं जात. त्याच्यात ही टाक ल जात म्हणजे होऊन जात अस. अ हा तेच तेच खर तसं बघितलं तर, खाण्याचे पदार्थ भरपूर ए
खूप आहेत खूप आपल्याला तर काहीच माहिती नाही, खरं सांगाय गेलं तर आपण मोजकेच पदार्थ करतो खातो. आणि हेच म्हंजे, रोजच लेडीजच एवढे पदार्थ असून सुद्धा, रोज लेडीज ला एकच प्रश्न पडतो. आज भाजीला काय करायचं? जेवढे पदार्थ आहेत. आता हे मुलं म्हणा, मिस्टर म्हणा, हे कंटिन्यू मोबाईल पहात राहतात. यांना युट्यूबला एवढे रीलसमध्ये एवढे पदार्थ दिसतात आपल्या घरी त्यां काय बनवतच नाही. तिथं काय अस!
आओ पण माहितीय का ते युट्यूब व वगैरे बघून बऱ्याचदा फसतात महिला. तिथं तर, काही काही तुम्हाला तुम्हाला एकदा सांगता एकदा नाही का काय हे आलं त मग त्या लेडिस ने नाही का? पोळ्या बनवलेल्या आणि त्या पोळ्यानी काय जळालेल्या तरी पण तिने न युट्यूबला टाकलं तरी, तिला भरपूर लोकांनी न लाईक दिलं. मग ती खूश आणि त तिच्या नवऱ्याला तिने वाढले त्या पोळ्या तर मग ते खायला लागले म्हणे हेव काय केलं म्हणे मा? तू एवढ्या कसकाय जळालास आल्या म्हणे. तर म्हणे कि तुम्ही जे गे भेटते असे म्हणे कि तुम्हाला ते जळल्याला दिसतय मला तर म्हणे, युट्यूब वरती किती लाईक भेटली म्हणे.
हो बघ आता.
किती काय करायचं बरं, असं मी सांगते काय जिथे काही चालत नाही ना, जे बोलणाऱ्या व्यक्तीचे गौबी विकले जातात. म्हणे न बोलणाऱ्याची पोळी पण अ असं.
हो ते असतच म्हणा ते आता पण काय, पण काही काही ओ कत क युट्यूब वरन काही पण, काही पण दाखवतात बरं का? जे म्हजे ज्याच नाही अ हो. म्हणजे त्यांना, व्हिडिओ व्हायरल व्हायलर करायचा म्हणजे काही दाखवतात आणि काही ऐकतात. आणि तस जर कधी आपण करून बघतल्या तर, पूर्ण फसत ते.
फसतो म्हणजे काहीच होत. नाही आपण युट्यूबला बघून जर रेसिपी म्हणा किंवा काही करायचं म्हटलं ना. स्टेप बाय स्टेप जरी करायचं म्हटलं ना. तरी तो प्लॅन फसतो म्हणजे फसतो कारण त्यांनी आपल्याला माहिती ए ते एडिट करून करून केलेलं राहतं. खूप करून करून केले जातं आपल्याला वाटतं त्यांचा पसाराही होत नाही त्यांची भांडी भरत नाही जास्त कस काही होतं अस आणि आपण एवढी एवढ वस्तू करा
भाजी कररा पोहे जरी बनवायचे म्हटले तर आपणला कांदाची सालपट मिरच्याची नाक म्हणजे किती पसर पोहे चालण्यापासून किती म्हणजे ते हे होतं
तेवढ्यात भांडे किती निघून जातात आपले
मग भडे म्हणा काई म्हणा त्यांच्याट्या वरती न काही दिसणार सालपटात काही एकदम क्लीन
तेच सांगते म्ी एडिट करून करून बनवता ते खूप एडिट करतात ते एक व्हिडओ बनवायला त्यांनी जरी अर्धा तास लावला असेला एडिटिंग करून करून करून तो पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा तीस मिनिटाचा अस व्हडिओ सेंड करतात ते खूप एडिट करून क करतात ते
आता आपण म्हणत हो हे खाण्यापिण्याचं पण असे दुसरे पण काही व्हिडिओ बनवतात की त्याच्या तथ्य आणि मथ्य असं काहीच म्हणजे बोध घेण्यासारखं काहीच नव्हतं
बराबर घरात साफसफाई तुम्ही करत नाही का दिवस किती साफसफाई करतो लेडीज तो सुद्धा ट्रेंड करतात तो सुद्धा दिवसभर एडिट करून करून तो सुद्धा व्हिडिओ युट्यूबला टाक रेड् टाकतात आणि त्याच्यावरी पैसे कमवतय लेडीज नाहीती
हो कमवतात आहे ना म्हणजे युट्यूब आले चॅनल तर त्याच्यावर किती काय लोक हे किती आरामात पैसे कमवतय
ऐका ना हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग म्हणतात ह आजचा दिवस त सुरू होतो आज क मिस्टर न छ करून दिला आज मी मुलाला टिफिनलाही दिलं आजकाळी मी हे भांडे भजले आजकाल मी इकडचा कॉर्नर साफ केला हे असं करून करून करून करून ते पूर्ण पूर्ण दिवसाचे दिनक्रमा होत नाही बस हो आणि झाला तू व्हिडिओ तयार ब्लॉग
हो जेवढा जे दिवसाचा बनवायचा तेवढा त्यांचं होऊनच देतो
ब्लॉक करून देतात आणि बघतात मग दोन दोन तीन तीन मिलियन लोक बघतात आले त्यांच्यावर नुसते दिवसाचे दिनकर क्रम टाकला सुद्धा त्यांचे पैसे विचार करा आणि आपण किती वेळ वगलातो आपण किती वेळ वळाय झालाय
बरोबर आहे तेथ आहे जाव
आपण एक बांड चार चार वेळा घासतो
ह
हा से
हो बरोबर आहे
हां स हम्म
तेच तेच
अससं चालले
हम्म
बाकी काय म्हणत आजं
बाकी काही नाही बस हेच म्हटलं रेसिपी वगैरेचं काय मिसळपावची आठवण आली होती म्हणून मग म्हटलं विचारू म्हटलं तुम्ही बनवता आता का कधी घरी म्हणजे बनवली तर कशी बनवता असं
आता तुम्हीच रेसिपी सांगा आम्ही तर उसळ्याचीच भाजी जास्त बनवते मिसळ पावचं कसं आहे हे ना डिमांडिंग खूप आहेत कोणाला भा पाव आवडत नाही मुलांना मिसळ आवडत नाही तिखट आवडते म्हणून माझं माझ्या सासूबाईच बनवायच्या जास्त आता आमचं बनण उ नदी खूप कमी झालंय ते आहेत अजून माझ्या हं माझ्याचकडे आमचं ते उसळ मोडाल. मोड मोडाला न खा नका त्यांच अंग दुखतं.
हो का पण उसळमध्ये तर प्रोटीन असतात ना मोडा अल दने नाते.
आमच्या व मोड आलेलं खात नाही जास्त- चछ म्हणतात ाळीचे पदार्थ जास्त चालत वििहार वड्याडाळीचं अंग दुख्त.
हम ह ह ह बटाटा पण नाही चालत.
तसलं चालत नाही.
हम् हम् हम हम हम्.
त्या असे प्रकार प्रकार होऊन जातात.
हम्म हम् हम्म हम्म हम तेच आहे.
काही खाणं बनवूनच होत नाही पाव चालत नाही सास सासऱ्यांना
हा मग तेच तसंच असतं असं प्रत्येक जर घरातले पूर्ण खाणारे असले. तरच चालते नाहीतर मग ते असं. प्रत्येकाना वेगवेगळ प्रकार तरं काही होऊ शकत नाही एका वेळेस
एका वेळेस मग आमचं तसंच होतं मग प्रत्येकाच्या नवीन नवीन प्रकारच्या रसि रेसिपी राहत मग.
एका भाजी तीन भाज्या होतात मुलांना आंगी करायची. फिकट करायची ती मिस्टरांना थोडीशी मुलांना मि तेच ना मिश्रांना घट्ट करायची तीच भाजी म थोडं पाणी टाकून. सस्तू शस्त्र.
परत पात्र बनवायची.
असा प्रकारे असा प्रकारे म्हणून मग नाही हो. त्या गोष्टी अस.
सकाळी म्हटलं म्हणजे आह टिफिन ला जातात द्यावं लागतं ना तर सुकी भाजी आणि वयस्कर लोकांना ती काय चावली जात नाही खाल्ली जात नाही. ठाई हीत हो हो
ते आवडत नाही असं नाही त्यांना आवडत नाही असं नाही पण वयामानानुसार ते पचत नाही. नाही ना मग ते खात नाही ते असं
बरोबर आहे तेच तेच तेच न खाल्लेलं बर बरोबर आहे. तेच तेच.
होऊन आपल्याला माहिती आहे ह्याच्या्या गोष्टीचा त्रास होणार आहे तरी खातोय मग. तो स्वतःलाच त्रास होतो ना असं आणि आत्ताच्या लेडीज कोणी कामाला तम्ही तुम्ही वयस्कर लोकांचं आवरण सोपं काम नाही सोपी गोष्ट नाही.
नाही नाही नाही ती पहिलीची सवय त्यांना असते ती तीच सवय चालू राहते.
आवरू शकतो आपण पण आत्ताचे सासू सासऱ्यांना बी नाही आवडणार ना तेच दुसऱ्यावर परस्वादीन व झालेलं. त्यामुळे मग ते त्यांना त्यांना जपूनच राहतात.
हो हो खरं आहे ते पण म्हनां.
पहिले कसं चालून जायचं कसं ही आता माझ्या आई म माझी मम्मी करतेच माझ्या आजीबाबांचं सगळं करते. हो सगळं करते गावाकडे सगळं करते. आमच्या आजीला काहीच दिसत नाही डोळ्याला म्हणून आजीला सगळं करावं लागतं आईला
हम आता करण्याशिवाय पण पर्याय नाही ना असं ऐक नाही आपल्या घरातलीच एक सदस्य व्यक्ती ती म्हटल्यावरती थोडी जा
सगळं करावं लागतं दिवसातून चार वेळा वॉशरूम ला घेऊन जावं लागतं. हातात गोळी द्यावी लागते, ताटात काय ते लागत ते द्यावं लागतं.
अच्छा! अच्छा! अच्छा! हम अ अ भरपूर करतात म्हणजे.
करते, मग तिचं वय भरपूर माझ्या मम्मीच वय भरपूर आहे म त्याच्यात माझ्या आजीच तीचं बी वर भरपूर आहे, आजोबा गेले आजोबा नंतर आजीचे डोळ्यांना प्रॉब्लेम आला, तर गेलाच आजीचे डोळे दिसतच नाही.
अच्छा म्हणजे, अगोदर दिसत होतं आजारपणात डोळे गेलेले, अच्छा! अच्छा!
काय ती का काय म्हणतो, त्याला? त्याच्यामुळे ते डोळे तिचे हा हा ते डोळ्यांना परत काढलेत काढलेले डोळे परत आले, ते गेले आजीचे डोळे असं झाल. आत्ताच दीड एक दीड दोन वर्षा पासूनच आजीचे डोळे गेले.
हो क
असये बाबा गेल्या नंतर.
अच्छा! अच्छा! हम पण पहिल्याचे जुन माणसं त अ आहे, अजून पण तो एकदम
अहो, मग तुम्ही माझ्या आजीच्या शेजारून हाळू जरी पाय -पाय टाकत गेले ना-‍- तरी आजी ओळखून घेईल कोणीतरी जातेय, असं माझ्या शेजारून
म्हणजे, अजून पण त्यांचे कान बघा किती शाबूत ये.
इतके शार्प आहेत, भयंकर चालेल चला बोलू परत, आपण हम.
हो हो झालेय, का दहा मिनटं ओके चालेल बाय!